हॅलो
हा ह हा ह आवाज येऊन राहिले की नाही? काय गुरुवारी झाल काय चहापाणी?
हा की तून केलता काय हां.
अधवद्या यावी तम
ये तक चाय आली.
शाच स भाई ऍडमिशन झालं की नाही.
हव ना मिला ना हव
ग सका काय झालं मग
कोय नाही झाली ऍडमिशन भरला फॉर्म जेलर देेन
हॅलो काही नाही भाजीप रे
हव काय हव काय
काही नाही बसेल बाई
हो काय बाबा काय करत
आगे विचारा लागेल काय करायला
हो काय हो बाय पाणी आहे का चालू तुमच्या इथे हा का आमची इकडे ल चालय ना रेंजही नाही आहे आता नाही नाव आधा रेंज आली तर लागला त हो मला लवनपू राहिली वण हटायला लागला
अ हा ददा करू पाठवून देणं
अरे पाठवून दे ना ऑनलाईन पाठवून दे फोनवर हम्म काय करा काठी काय म्हणते
काटलंय काटलं
काट काय म्हणते काट हो काय तेणे देऊ राहिले मले मी
कायत नवा
हे वर मिनिट काय सेकंड किती झाले बाय बरं हाव काय बोल मग छप्पन आन उद्या लागते दोन अठरा उद्या लागत सांग म जला का एम एस सीबी का
आठ वा
हा काय बाराचे अभ्यास असते काय,
नाही साडे अकराला असते बाराला येत असत.
हा का मग बाराजी झाली की ते,
चल
दोनच्या बस करन
काही नाही काय घूमी लागती लवघू सकून.
हाव का हम्म! टाइम किती झाला बघ? मा आघड्यालीत दिसूनच नाही रायला.
आता, काय माहित? माय दिसू
अं दोन वाजून वीस मिनिट जर झाले अस तन तर मग बंद करज ठ वीस अठान अरे बापरे ठीक आहे मग बच्या कलली बरं बरं जव त्या आईजवर काय करते त आईच्या जवळ दे ना भामते ते कटनप करत होतो पहिले फोन दे. झालं का?
हो हो.
ठेव ना मग,